हॅलो.
हां बोला.
अ रेंज हे?
आहे आहे.
पाऊस नाही का?
पाऊस बारीक चालू हाय की.
पावसामुळे पण रेंचा प्रॉब्लेम
होय होय पावसामुळ होते ऑनलाईन कॉल असल्यामुळे येतोय ना प्रॉब्लेम.
हम्म. नेटवर्क म्हणजे बीजी असतय जास्त.
हां, आणि शक्यतो संध्याकाळच कस जास्त वापरत्यात नाही. फ्री असत्यात सगळे. किंवा होम फ्रॉम वर्क करणारे.
कामाव जात्यात हम्म कुणाचं काय काम असत ते, कुणाचं लग्न असते, कुणाच काय असते.
दिवसभर मोबाईल बघायला मिळत नाही.
हम्म. आणि काय?
काय नाही बघा, हीला म्हणजे
आहेत का नाही?
शेळ्या नाहीत आमच्या, म् एक म्हैस हाय आणि एक गयीं हाय दे देशी.
पांडरी हाय.
हा पांढरी देवाची, ती काय असं म्हणजे पूजाय साठी आणल्या संकला सणाला, रोज पाया पडण्यासाठी.
हम्म.
मग तुला त्याला रोज असं नैवेद्य. म्हणजे चपाती त्याच्यासाठी पहिला बनवून त्याला पहिला हे करून, मग घरी चपाती खायला करते.
हा हा. ते कसं? अम् गूळ चपाती, डाळ गूळ असं, गुरुवारी त्याला द्यायचं असते म्हणत्या.
हा हा.
असं म्हणजे लांब लांब लोक येत असतील, त्याला
नाही. कसं आहे गावाकडं शक्यतो, हे खेडभाग असल्यामुळे सगळ्यांच्या घरी आहेत गाई.
आहेत व्हंय.
आहेत. आता आमच्या इथं वाड्यावरच अ दोघांच्याच आहेत.
हा हा. आमच्या गावाला बघायला पण नाही.
हा. ते जरा सुशिक्षित गाव आहे ना त्यामुळं.
हम्म. आणि कसं? अम् जास्त त्याच गोमूत्र, दूध शेन सगळं औषधी आहे ना.
होय होय. त्याला पण आता, बाहेरच्या देशातन आपल्यातच मणा किती मागणी आहे.
मागणी आहे होय. आपल्या देशातल्याच गाई आहेत खरं. आपल्या देशातच आता कमी आले प्रमाण. आणि बाहेरचे लोक, बाहेरच्या देशातले लोक गाय आणून पाळायला लागल्यात.
हम् आता ते सणावारसाठी, ते होळीच्या सणासाठी, शिनकुड ते बाहेरच्या देशात विकत घेऊन येत करण्यात.
हा
होळी करत्यात.
आणि आपल्याकडं होम असल्यावर, वास्तुशांती असल्यावर, गाईच्या शेणाच्याच लागतात गोवऱ्या.
होय होय. ते कसं पवित्र म्हणतात ना गाईला.
हा. आणि शेण पण लागते, ते होम सारवायला.
हा. म्हणजे ते गाईचच शेण लागते काय?
गाईचच लागते शेन.
हा हा.
आणि गोमूत्र म्हणा, शिंपडायला नवीन वास्तु शिंपडायला गोमूत्र लाग ते आणि तूप लागते, गाईचंच तूप लागते. त्या होमात सोडायला.
हा.
गाय किती महत्वाची आहे?
होय होय.
आणि परत औषध पण, औषध सुद्धा आता कावीळ झाल्यावर किंवा लहान मुलाची छाती भरल्यावर, ते गायचं दूधच गरम करून पाजतात.
पाजत्यात. छाती भरल्यावर पण पाजतात का ते?
हा.
हम् हम.
आणि, ते कावीळ झालेल्या माणसांना कसं, ते गायच्या दुधातून दिशाव
हा देतात. कावळी म्हणा, ते कामणी म्हणून एक रोग आहे त्याला पण.
हा. म्हणजे किती? फायदाये. ते माणसांना कळत नाही रायचा.
आणि नंतर ते गोमूत्र पण ते आजार झालेवर, त्या गोमूत्रानं लहान मुलांना काही तर अंघोळ घालत्यात वाटतं.
घालत्यात ह. पाण्यात आघोळीच्या टाकतात. हा. परत आणि कुठल्याच आजारावर गोमुत्र पाचत्यात.
हा.
आणि पित्त झाल्यावर का, काहीतरी झाल्यावर. नाकात दोन थेंब सोडतात.
ह ह.
आणि तूप गायीचं तूप. आणि एक त्याबरोबर काहीतरी खातात. गरम पाण्यात गाईचं तूप घालून, पेतात सकाळपारी उठल्या उठल्या.
हा हा हा.
त्यामुळं घसा साफ होतय. आणि छाती भरलेले कमी येते. गरम पाण्यात तुप वितळल्यामुळे.
त्यामुळे व्हय? तो कप निघून जात असल.
हा. आणि चारा खऱ्याची, असं शुद्ध म्हणजे गायी गाई. फक्त गवत
त चारा.
असलच खात असत्या. हम्म. त्यांना असं जास्त भरडा किंवा कॅल्शियम ह, भरडा म्हणा किंवा इंजेक्शन कुठले. टॉनिक असतय का नसतय? आताच्या कसं जर्शींना तेच वापर पर त्यात सररास.
होय होय. त्यांना, हा. जर्सीगाई ना बाहेरच खाद्य जास्त असते. दूध वाढीसाठी.
हा त्यामुळे दूध जास्तच असतय त्यांचं.
हो आणि पेंड असत्या.
थोड दुध असतय. आणि ते प्युअर असते. फक्त गवत खाऊनच दूध तयार झालेलं असते.
मग त्याला माहीतीय ती ऐकते. ज्याला महत्त्व वाटत नाही ते
हा.
विकून बसतय.
हम्म.
आणि असं आपलं मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवार असत्यात. किंवा एखादा सत्यनारायणची पूजा झाल्यावर तो प्रसाद असतोय तो गायलाच देतात.
होय होय.
ते उत्तरपूजा काढल्यावर.
हम्म.
किंवा मग पाण्यात सोडत्यात पण जास्त करून कसं पाण्यात जास्त कोण हे नसते म्हणजे जीव नसत्यात नाही मासे असत्यात खरं ते चांगल्या शुद्ध पाण्यात मासे असत्यात.
हा.
मग गायला कसं, गाय खात्या तर ते.
हा.
त्यामुळं गाईला महत्व आहे जास्त. आणि तेतीस हा आणि ते तीस कोटी देव असत्यात असं पहिल्यापासूनची म्हण आहे.
हा. म्हणजे तेहतीस कोटी देव त्या एका ह्याच्यात असतात गाईमध्ये.
हा.
म्हणजे गायीचं दर्शन घेतलं की तेहतीस कोटी देवांचं दर्शन होतं.
हा. आणि सकाळी उठल्या उठल्या गायीच ते वसिंड असतंय वर असं उंच असतंय त्यावरन हात फिरवायचा रोज उठल्या उठल्या बी पी चा त्रास असल्याला पाक कमी होऊन जातोय.
होतोय होय.
हा असाशा अंगावरनं पूर्ण पाठीवरनं हात फिरवायचा. देशी गाईच्या उठल्या उठल्या. बी पी कमी असू दे जास्त असू दे सगळा बी पी चा त्रास
त्रास कमी होतोय हम्म हम्.
म्हणजे गाय कशी शांत असत्या देशी गाय, तिचा स्वभाव पण शांत असतो गाईचा. मग माणसांना कसं राग जास्त असतोय रागामुळं बी पी चा त्रास वाढतोय मग त्या गाईच्या पाठीवरनं हात फिरवलं तसं आपल्या शरीरात ती ऊर्जा येत्या नाही गाईच्या अंगातली. त्यामुळं आपलं पण मन डोकं शांत होतंय जरा.
हा.
आणि शेणापासून पण आता परदेशात आता ते रिसर्च कराल्यात की म्हणजे कृत्रिम कलर शेणापासनं तयार करायचा घरांना पेंटिंग ऑइल पेंटिंग तेन अस
हा हा हा हा.
शेणापासून बनवायचं.
जग आत्ताच लय बदललंय पुढं गेलेय नाही.
हम्म.
बसून टी व्ही बघत बसून पी जा जा.
म ते आता इकडं जर ती पध्दत चालू झाले कलर ते तर गायांच्या शेणाची मागणी वाढत्या.
मागणी वाढणार नंतर सगळेजण ते गायपालन करतील ना नंतर
करणार हा. डिमांडय. आता कसं पहिला बैलांच्या शर्त्या बंद केलत्या. ते आता चालू केल्या, त्यामुळे पण आता गायकडं वळल्यात लोकं सगळी.
तरी पण आपल्या महाराष्ट्रातच शर्त्यांच भरपूर हे आहे. बाकी कुठल्या दे राज्यात नाही, हा.
हा कारण तिकड नसत्यातच नाही, ते गिरगाय असते तिकडे जास्त. करून लाल कलरच्या गाया, देशी गाया कुठ तरच असत्यात. पण थोड्याच असत्यात. आणि तिकड असं बैल पाळायचे जास्त पद्धती नाय. गाया जास्त पाळत्यात.
पाळत्यात. हा ते दुधासाठी ना.
हां. आणि बैल कसं असला तरी पण, शेतीच्या कामासाठीच तेवढा
हां.